हम
तुझ्यात माझं नाव पडलंय माझ्यात तुझं नाव.
किती वेळ थांबायचं आता हे रिजेक्ट पण होत्या ते कॉल.
होय तुझा पहिला नाही झालं की रिजेक्ट कॉल. ते तिथे दाखवते ते रिजेक्ट नाही नंतर झाल्यावर दाखवते. एक कॉल झाले आता‌ तुझं टास्क चालू झाले आमच का टास्क चालू मला हे पहिले टास्क. कॉल तूझर कॉलेजतन मराठी ट्रान्सलिप्शन चाले त्याच्यावर पण लय टास्क पूर्ण झालेत गुगल टास्क पूर्ण झाला. आता कालच ग्रुपवर मेसेज हे आलता ना की दोन दिवस येणार नाही म्हणून.
हम्म
दोन दिवस झाली मग. आता हे मेसेज टाकलान टॉसचे टास्क आज येईल का स्टार्ट होईल का
काही रिप्लाय आलं नाही.
कॉलेज जा आ जा
रिझल्ट होण्याची‌
असं एकदमचे धापभरल्यासारखं होत असचं का होतं? नॉन वेज पण खात नाहीस ना पण. मग हे तिकंड चा आलं तर तेच म्हणून बात भरतं. बीपी वाढली तर एकदम दाप येतो.
नाही मी तू वाढतच नाही कधी साठच का? चक्कर मार्यासारखं होत असलं. असं पडल्यासारखं चक्कर मारल्यासारखं. मी नॉन व्हेज जादा खालो तर मला चक्कर मारत पडल्यासारखं होते.
श्वास घ्यायला त्रास हो नॉनव्हेज जास्त खाल्ल्यावर.
अछ
मग आता काय सांगते.
असा डोळ्याला अस अंदार येते. बीपी कमी होती बीपी
बसले नावा. तून सगा म्हणाले चालते आले म्हणाले खोट्या झाल्यानंतर ते ठेवलं.
बंद.
मुसल कशी हाय कि.
तो एक असतोय ना आवड, मला तर अजिबात हो. कोणा कोणाला. आणि त्यातलं पण एकतर लई मुश्किलनं. येत असत्यात काय आणि त्यात आणि रिजेक्ट.
ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनाच ल हो आप
आज जुलैची तेरा तारीख आणि धूप कडक पडलया. नको ना मग चार दिवस तेवढंच. पुराला. माझ्या बड्डेपर्यंत असं जाऊ दे. स, तेवीस जुलाई. मानच पुड लागलीम जमनाच येते रेनकोट पंधराशे चं तीन. मी छत्री घेतलेलो.
पैसे व्यस्त करत म्हणजे घालवा म्हणते पण वाचवू.
म्हणून मी पंधराशे घेतले चेष्टा आहे काय. तरी म्हणालतो की काकाना पाच सातशे रुपये. घ्या खर चांगल्या कंपनीची घ्या. कंपनी घातली दुगा पाऊसच पडत नाही बा. पाऊस आता वीस एकवीस तारीकच्या पुढं आहे. श्रावण कधी आहे? आणि गणपती? मी गणपतीला कोल्हापूरमध्ये असते.
इथं कायं नसते जास्त कोल्हापूर मध्ये लई असते.
होयं इथं पण असते. तर हे सीन वगैरे कुठं असतं इथं. हम्म सीन कुठं असत्यात? खर गल्ली गल्लीत असते एक एक हां
असतयं की भरपूर ठिकाणी भारी भारीे असतात डेकोरेशन पण केलेलं. तू बघितली नाहीस कधी आपल्या गावात मी कधी मला एक हॉटेल माहित नाही कधी एक हॉटेल मध्ये इथ जेवायला गेलो नाही. कोल्हापूरमध्ये सगळे. मला आता आता ते स्टॅडचा रोड माहित झालाय कॉलेज चालू झाल्यावर. म्हणजे इथपर्यंत आल्या वर लेट कि बस काय असत्या आणि ए एस सी कॉलेज काय कुठं आहे ते. तु बसनं कधीच कुठं गेली नाहीस?
फोर व्हीलर घरात असताना बस ची कशाला गरज लागत्यात?
तर अ म्हणजे बी एस सी ला आल्यावर कळालं मला की ह्या रोडनं सरळ गेले की स्टँड येते. त्यामुळं गेलं तर कपडेच दुकान आहे एकदा पण खरेदी गरम गरम जातय तीथ ते जनता बँक. ते पण म्हणजे मी चार पाच वर्ष झालेत इथन कराले नाहीतर आम्ही गांधीनगर वरन घेेतो कपडे. गांधीनगर आता सगळ बंद झाले ते इथल्या इथं पण कंटाळा येतोय. असं तीन चारशे पर्यंत कोल्हापूर मधून भाजवार वगैरे बघायच.
पण
व सगळी खरेदी असत्या
या
चालले शनिवार जायचं असते. शनिवारीच त्यांनी नवीन मान फोडतात. व्हयं हा माझे आजी घर तिथंच आहे. मी राहायला जातोय की तुला फोन लावते तू ये. हया शनिवारी जायला मिळालं चांगलं चाल हो तुझं पण कामात ब तकडे आ हजार रूपया शिवाय नबरुडला बसत नाही दोन हजार अडीच हजार लागतात.
खरेदी करायला आपण किती
मी एकदा गेलो तर माग वेळेस दो तीन जोड चप्पल माझी मामी नाही खाते माझी मम्मी मामी काय म्हणता माहित नाही क चछपल्या ला मी माी आणि माझी मुलगी खलापलं जायचं म्हण पहि करतोय नंतर आजीचा घरी जातोय. आमच्या मामा त म्हणतात कि वा बेटा नुसता खरेदी कर. हम् नंद